हा बोल
ह
हा बोल
कट कस कॉल
काय माहित
तेच तिनी काय म्हनलं आपण जे तिनी मेन सब्जेक्ट आहेत. नाही त्याच तेवढं कॉलेज मध्ये सगळं शिकवून घेणार. आणि नंतर ना राहिले.
चार
एच आर फायनान्स हं एच आर
आणि मार्केटिंग आयटी ते आहे तुमचं याच्या तुम्ही कस त एक तीन सब्जेक्ट आहेत का नी त्याच- त्यांनी पूर्णपणे टीचिंग फायनान्स का आणि आणि कुठलं फायनान्सच मार्केटिंग एच आर फायनान्स तीन सब्जेक्ट आहेत की नाही ह्याच टीचिंग घेतात म्हणजे- ह्याच्यामध्ये मग त्यात असं तुला एक तिनहीपैकी कुठला पण सब्जक्ट ठेवू शकतेस आणि त्याच्याब त्याच्या दुसरा अजून एक दोन सब्जेक्ट ठेवायचे असतात क नाही त्याच्याबद्दल दुसरा आयटी किंवा हे म्हणजे ह्याच सब्जेक्टेत क एक एक दुसरं तीन सांगितलं अजून एक दोन तीन ते त्याच्यासोबत ठेवू शकतो असं पण फक्त तिने बाकी याच्यात मार्केटिंग आणि फायनान्स ह तिनचच ति लेक्चर घेणार म्हणजे काय असं ते सगळं शिकवणार आणि तू दुसरं कुठला जे सब्जेक्ट ठेवशील क ते अ तिने काय म्हटली हे ठेवणार हो त्याचा अभ्यास आपला पण करायचा म त्याच्या नो्स त्यांना आही सगळ प्रोवाइड करणार म्हणलीच खरं अ हे अभ्यास तुम तुम्ही करायच किंवा आयटी किंवा हे ते नसेल त्याच अभ्यास तुमच तुम्ही काय का सांगाणार पेपर असणार की खर अभ्यास आप आपण करायच नोटस त सगळं देणारर सेल्फ स्टडी त्या आपण करायचा म्ह त्यां तथे स तसच जवढ मे सब्जेक्टआहे त्याचा तेवढ ति स्टडी घेणार आपला आणि मग जर सोडून तुम्हाला दुसरं कुठे ठेवायचं असेल तर त्याच ति म्हणलं तुमच आम्ही नोट्स प्रोव्हाइड करतो त तुम्ही अभ्यास करायचाचा अस सां म्हलत मी चिल्या काय सांगालतात का बास म्हणलं तेझ ऐकू म्हणून पुरं झालं कंटाळा आला तर ऐकून मला बी
अवघड आहे की ग मग तिचं ऍडमिशन घ्यायचं कारण सगळं सब्जेक्ट असलं तर कस क ऍडमिशन घेता येते ना ते एक सब्जेक्ट न एक सब्जेक्ट आहे
तसं नाही ग सेकंड इयर ला कनी सगळं सब्जेक्ट ठेवायच त्यात नसत्यात एक किंवा एक किंवा दोन स्पेशल सठेवा्हात असत्यात
हम्म
मग समज आता तू मार्केटिंग आणि एच आर दोन्ही पैकी दोन्ही सिलेक्ट केली आहेस तर त दोन्हीच प तिथंच होणार अभ्यास सगळा तिथंच घेणार होते मी हा जातो इथ न जाकी आता इथं काय बसकी तिथं जागा नाही जर चुकून आयटी बीटी स्जेक्ट जर ठेवलं नाही आपण तर त्याचा तेढा आपला पण अभ्यास करायचा अस सरांना विचारलीस काय एच आर एच आर त्या सराला लय काय माहित नव्हतं त्या सराला लही काय माहित नव्हतं त्यो सर नुसता कनई तिथं थोडंफार इन्फॉर्मेशन सांगालता बाकीच कुठलं कुठलं कायकाय फी बीच स्ट्रक्चर तला बसच तेन तुमाला काय म्हणजे पाहिजे असेल तर ते रूट तेन सगळं बघा म्हणला सांगालता आपलं कुठलं रूट न आहे ते बघा बस पण आहेत वाटतं ग त्यांच्या कॉलेजच्या ए गप्प ते सांगालता ग बघा म्हणल फीच पण काय काय सांगालता पोरासनी उद्या पुरीच तेन ठीक आहे हा, हा एक ला एक लाख रुपये आहे बाबा भरतोस आय एमसीएच काय ती थोडंफार सांगितली एमसीएच काय म्हणजे येऊन तु आणि एमसीला काय घाट मॅडमच आहे ग तिथं मेन
हम्म
छा अगं बाई पडायचं तिथं पडला पडला माझ काय ते काय नाही बसते बोलली, आधी सरच होता. एक होती दोघच होती तिथं. मग ती काय काय सांगालती, म ती म्हणली बघा. कोण कोण करा म्हणली. अजून तेनी एम सी ए च काय हे म्हणजे हे केलेलं नाही चालू. वर्ण आलेल नाही म्हटली. आणि ग्रुप तेवडा एक जॉईन करायला लाव ली. त्या दोघीसनी मग, कोण एडमि करा म्हणलीत काय असेल ते सगळं ग्रुपवर त्या नोटीस येत्याच म्हणली कवा काय चालू फॉर्म तेन भरायचे हुणार आहे आणि ते चालू झालं की जावा म्हणली फॉर्म इथंच या म्हणली फॉर्म मग बघू काय काय करतात ते ते जाऊ दे शिकवायला म्हणजे ह्याला अगं शिकवायला म्हणजे तसं नाही गं एच ओ डी म अभी सर आहे की शिकवायला टिचिंगला बाकीचं शिक्षक आहेत की त्यांचं डिपार्टमेंटच हम्म मग ती अ हे घाट मॅडम काय एच ओ डी च आहे ती ती तर कुठला सब्जेक्ट हाय काय नाही तिच्याकडे काय माहित? नाही खरं अभी सर तर शिकवायला आहेत तिथे टीचर
हम्म.
शिक्षक त्यामुळं काय माहित नाही आता हाईत तर म्हणल्या बघूया आता काय काय होतंय येत्या. हम्म. आता बघूया मॅडम घेणार आहे इथं घ्या तुम्हाला नाही, दुसऱ्या जरी कॉलेजला पाहिजे असेल तुम्हाला तरी. तुम्हीं दुसऱ्या कॉलेजला घ्या म्हणलीत, खर जर फॉर्म भरायचा असतोय कनी ऍडमिशन साठी. जा कॉलेज चूज. करायाच असतय तेच. त्या मात्र जर भरणार आहात हिथ येऊन भरा म्हणलीत, चालतय तस काय नाही म्हणलीत, आमच काय कंपल्सरी नाही कि फॉर्म इथ भरला म्हणजे तुम्ही इथच अडमिशन घ्या. घ्याय पाहिजे नाही-नाही फॉर्म काय हे करत नाहीत, चिप मध्ये भरून देतात तेंनी, वरण त्यांना अर्जेंट. काय ग फ्री मध्ये भरून द्यायला आपन सी ए टी काय काय डाकुमेंट. काचार म गप तेच लागणार ग आधार. कार्ड फोटो म्ह मार्कलिस्ट लि हे मार्कलिस्ट एक लागणार परवाच र च ते तररी तीन फिक्स बग्या बाकी सां लागते कारण अुे ती मॅडम तर म्हणल्या बा ती एम सी एस करणार तिला मी सांगालतो एम बी ए करू म्हणून तू खरं. क म्हणले मी एमसीएच करणार आहे म्हणली. त ीमस का चांग घेणार काय मग इलू
स आहे
तालीम मट हो पाठवते की त्या नाही म्हणाले
ह
केरळ को स्ट